ह बाहेरचारत आमची आत त्यांना सवयच नाही कधी. गोटा बांधलाय त्यांच्यासाठी पत्र्याचा शेड खर ते आत बसतच नाहीत. उदळत्यात. म हित सगळ्यांचे बाहेरच आसत्यात वार वर्षी.
हो हो आणि पाऊस लागल्यावर?
त्याम तेवढ जागा बदलतूय. पाऊस लागल्यावर जागा बदलतोय फक्त झाडाखाली तेन असत्यात की.
तीथनं सोडून तिथं.
हम्म्म.
ह ह अनी तेंची.
आ?
त्यांचे पलीकडच्यांचे?
त्यांचं पण तसच आहे की त्यांनी घातलय छोट शेड. पत्र मारलत अस उंचीवर. दोन पत्र एक दोन ते च्या जरशी हायत नाही.
हा हा जर्शीिला ना खूप असतय.
ह त्याला आत बांत्यात मग. आं?
त्यांची किती हायत?
त्यांची चार, पाच हायत की. आमच्या शाळेपशी रे ते कसली वेगळीच गाय ये काय छोटी अशी हाय पांढरीे ये. असो ही काय? पण रसनात तशमध्ये फक्त पांढरे येती, आपली पूर्ण पा आ हा हा छोटीच ये आणि दहा दूध वीस वीस लिटर देतेया.
नाही नाही कोण म्हणलं, वीस लिटर?
हो वीस लिटर.
हं हं
ते नी गायेच व्यापारीच करत्यात ते नांदिवलीचे येत ना. गायेचा धंदाच करत्यात. त्यानी गाया घ्याय विकायच्या बाहेर अस त्यांचा त्यो धंदाच आहे. खर ती धंद्यात ना आलेली गई होती मग तिने घरासाठी ठेवलीत. तेवढ दुध जास्त देत
कमरे एवढी गय ये.
कमरे एवढी म्हणजे ती उंचीला लई नाय, आता थांब उद्या फोटो काढतो तेजा. उंची नाय त्याजी लई गिडीच चयती.
गय आणली होती या, गय होती. किती बघ दोन लाखाची गाय एक लाखत दोन लाखाची गाय तोमरवडित आपली शिर्डी ती शिर्डीस पिल्लू असते नाय तेवढच पिलु ह आणि हा शि गय आणली आणि तिला एक डाव भरवलीये.
हा
तिला खोंड झालं. ते खोंड मेल. परत ना अनेक नाव भरवली, ती गय आतडच बंद पडलीया ती गय पण मेली.
हा हा काहीतरी झालं असेल मग!
तिला चोवीस तास! हिरवी वैरण लागते म्हणून!
हा हा ते सगळं ते कसं लागतय! ते पाहाया लागत! ते नाही
ह आणि ती गाई घरा भोवतीनी फिरवायला किती रुपय सांग सहा हजार रुपये एक गाई म पाच फेरा मारायला त्या वेळेला! तिघही देवाचे म्हणून
ह.. लई जणांच तस पैशे मिळवलं! त्या बाईच्या जिवावर!
हा... हा.. इकडे या तु या
नंदीवाली तिथली राबून खात्या
होय राबूनच की! इथं कुणाची राहणं नाहीत! आहेत जनावरं सगळ्यांच्या दोन -दोन मैस्यात जराश्या आणि त्याने दुसऱ्यांच्या रानात नि जाऊन त्यांच्यात सवय लवकर उठून! बायका स्वयंपाक करून आणि कामाला जाय कोण घर तसे.. त्या बायकात जाऊन एक मुंडा वैरण आणत्यात अकरा वाजेस्तोवर आपल्याला जीव उचलत नाही! असली वजी असत्यात त्यांची! आणि नंतर हो तथय आणि दुपार नंतर पण एक बिंडा आणतत परत हो द तो वरे जळणच एक भिंडा आणतात सगळ्यांच कले सयपाक असते त्यांच्यात
घरात तर खूप ते
घर आहेच मला उने आमच्या गावात येऊन राहू कोन बांध हम् म म गवळी आल्याचा दूध घरा जाऊतो आणि ग दुध गवळी घाली आलाय दूध घाल म्हणला
हा एवढं उशीर नाही त काय
होय काय सांगतूय गवळी आल्याशिवाय आ्ही जेवत
जेवायला बस ते्हाला मि काय खराय
तस आधी अदून जेवन घ्यायचं त्याना वर जााऊन बसायचं आणि बाकी क सरी एकदम जेवायचे असं करते मग
ह ह
कारण आम्ही खाली जेवय बस्तू हेरी जवतत की कधी कामावर नक ट्रॅक्टर वर
ह ह ह ह का तर गबची
हो कोणत बस मग सगच बस म त का नाही आता काय स्वयकाची भांडी घासल्या जेवून फक्त भांडी घासायची का अ जेवा झप जेवायला दहा वाजते झोप झोपायला अकरा वाजता अकरा साडे अकरा त्यात आणि लाईट गेली की दोन तीन तस त्या लाईट चवरण जागच राहाय लागते
हो हो आणि नाही बाहेर जे्हाला सगचं ना त म्ही जाऊस तर नवाज उलग नाही आता एक एक बाहेर घ्यायला चालू करते जेवायला
हा हा सगळी एकदम बस्तय
ह मामा, मामी अन मी, आई ते आणि दोघ त्यांचे होत दोघंजण.
केतय
मोबाईल बघत बसत्यात आणि जरी ते आमच जेवण हो आई बसलं. तर म्हणजे फोन बघत बसलेल्या एकट्याच आत. ते आमच्याने जेऊन
हा हा ते कोणाचा मामाचा
हा ते क्रिकेट बघत बसत्यात, कधी काय बघत्यात.
पण बघत होत.
मी अन त्यांच्या नादाला लागत नाही कोण.
हम्म हम्. जरा अभ्यास कर म्हनाव. त्याला
मी हात जोडल्यात. निवांत राहिलाय बघ आणि एखादा अत्तर अ
अर हायेच की अजून आत्ताच टास्क चालू झाला. आता करतय की इथंन न पुढं. करती की आता इथन ना पुढं एवढं कोण धरून माग लागतंय का? बीसीनेस पेपर आहे घ्यायच्या.
आग खर, परत वेळ मिळतोय नाही मिळतोय.
अग सेपरेट चालू करायच असत एक एक रिविल मी म्हणते अजून क्लास लावल्यामुळे क्लासमध्ये शिकवत्यातच ना.
मी डोळ्यातन पाणी काढू शकतो. एवढं तू लिवायला लावायचं.
मॅडमनी मला एकदा वर्गात घेतली नाही माहितीये. माहिती का? रोज पाहुणे चालत. बसायचा.
हा
दहा, पावणे दहा मी रोज दहा वाजून हम्म दहा दहा वाजता जाण होत आणि तू दररोजच ते वरात. नमजे लिख कॅमॅन लव्ह ल्यू
वहेर सुटलं का नाही
नाहीय
मझ जाताना मामा येत तू का बंद करून तुझ तू जातेस.
माल म जाते बंद करायला य नसती.
त्ता
चाल हो रस्त तिथली शि पाहि तू रोज न्याला मला.
पशाला
शिपाय झोपायला असते वस्तीला
कुठं
शाळेत
हा हा
ते पाण्याच काम घेऊन गेला. की मग आवरायला घ्यायचं कव्हा आवरून तर माझा
शाळेत का असतोय शिपाई?
वस्तीला नाही, नाईट ला ऐक असतोय की.
आमच्यात सकाळी जातोय
हा सात वाजता जातोय. शाळा चालू व्हायचा अगोदर
तेन तेज
जेऊन येतोय जेऊन जा पा तेवडं ग कधी कधी होय हाजरी लावतोय आणि जातोय.
हा म्हणजे रजिस्टर असते शाळात कायत होईल चोरी बिरी म्हणून. हा हा
मग फ खडी पाहिजे होती. ते तेजा पासनच आणलय
हम्म हम् मग ओळखीच झाला असेल की
आ होय होय आता एक किलो लोणी घेतलाय तेजी बायको डिलीव्हरी वव्हायची हाय. कठून गेला आमच्या
कधी घेेतलय
कधी दुपारी घेऊन ठवलाय मुगास ला न्ह्याचं आहे. ती दोघ जण वाडीला गेल्यात. येतान येतो म्हणून सांगितल्या तूझी बायको अन्न पूर्ण नाव आहे बायकोचं
कर्नाटकातली असंल कुठं आथनी ची हा, होय आण आण तिच नाव पूर्ण आहे अन्नपूर्णा नाही अन्पूर्णा.
हो हो तिचं लगिन झालं नाही
झालं की हा हा
कुठे दिलय
गद्द्याळ
आणि त्या शिवच
तेजी पण गद्द्याळ मधलीच आहे हिला गद्द्याळला दिलंय तेजी तिथली हिथली आहे संतोषची बायको
त्याव्हा अ शेखर मामाच्या दोन्ही त्या तिन्ही पोरांची लग्न झाल्यात ना
तिघांची पण झाले.
ह दोन पोरं आणि एक पोरगी आहेत ना तेला
नाही जायच
संतोष कोण
परसु मामाचा. हम्म
त्याला कुठ कुठली? हा हा काय तिथंच सगळे पाहुण हायत का काय.
त्यांच आतल्या आतच कोणत लागतय
माऊस बहीण का कोण पण आहे
होय, आमच्या आईचं माहेर. ते
हो
नंतर आमच्या आईची बहिणीची पुरगी तिथ दिलती. नंतर आमच्या शे त्रमवंशी बायको तिथलीच नंतर भागवहिणी तिथलीच भागवहिणी आणि भागवहिणी चुलत भावाची पुरगी आईच्या, आणि अं, हे आमच्या शेकनमामाची बायको ती सक्
हां-हां, हां-हां म तथली तिथला हाय वय सगळं.
हम्म तिथले आ तसच फक्त ते दोघीच आमच्या बाहेरचे होते बा दुनि आत तल्याच आहेत माम्या, दोन बाहेरच्या होत्या
दोन रुप बेचगडं ते हे जे म ते आता संतोषची मम्मी वारल्या ना संतोष ची मम्मी वारल्या ना सिद्धूची काय? संतोषमामा म्हणजे त्या नेत्राचा भाऊ काय?